हॅलो ह क्रिकेट खेळाल जा. हा येते क्रिकेट खेळायला जच नाही तर.
खेळायला जाणार आहे की वाजले साडे अकरा वाजले. एक दीड वाजेपर्यंत दीड वाजता जाणार.
ह
गाडी ना माझ्याकडे दर्शनला फोन करनार तो जातोय काय बघायचं.
हम
गेल्या वर्षथ एक वरे ना. तासभर जातती पोर येत नाहीत लवकर.
टर्फ ला का ग्राउंड वर खेळताय.
ग्राउंड ला पण जाते आता ट्रप ला पण जातोय. आता रविवार उद्या रविवार उद्या ट्रपला जाणार आहे परवा दिवशी ट्रपला परवा ट्रपला गेलते तेव्हा मी प्रणव. आद्या आणि हर्षद.
हा
आकाश ते पर होती. एक दीड तासाच एक पाचशे रुपये घेतला आमचं.
हा ट्रप ला फि कीती आहे.
तासाला पाशे कायतरय.
हा
दिवसा पाचशे संध्याकाळी गेलो. तर सातशे आठशे घेतात रविवारच जरा जास्त असतय.
आणि अ प्लॅनिंग करत नाही काय कुठे फिरायला जायचं.
तेेत रायगडला करायचंय. रायकडला आता एक ट्रॅव्हल ठेव द्या म्हणजे ठरवायचंय.
हा हा
ट्रॅव्हल ला एक बारा हजार काहीतरी भाड आहे
हा
म्हणजे सगळ्या सगळ्यां बारा जर म्हणजे किती पोर बसले तरी पाच सहा सोळा सतरा पोर बसते ती
हा
तेवढ्या जणांचं ट्रेनिंग करायचं आहे.
हा सहा जन फक्त.
सहा ज नवरी सोळा जण सोळा सतरा हजार हा बारा हजार मध्ये.
बारा हजार मध्ये सतरा.
हा
मग किती एका वाटणीला किती येतात
अजून काढलं नाही तरी कमेत कमीेत
हा हा
फक्त रायकडच ठरव दे बाकी आणि कुठेे तर ति वाढल्यावर आणि त्याच नि वाढणार चार्जेस.
हा हा आम्ही आम्ही दांडिलीला गेलतो की तुक बारा
तिकड चाला
आम्हाला एकट्याला चार हजाराला एक हजार एक हजार तीनशे येतय.
जायचा खर्च.
सळा हजार भागीले बारा तर बारा हजार भागले सोळा. तेळा हॅलो आम्ही दांडिलीला गेलतो.
हम्
हम्म एकट्याला. एकट्याला तीन हजार रुपये खर्च आला.
हा
तिथं गेलो गेलो तिथे तिथे गेल्यावर पहिल्या दिवशी गेलो रिसॉर्ट बुक केलता. आणि परतन दुसर गेलो ति त्याने शॉर्ट बुक केला तीथ जाऊन आम्ही बुक केला. तथे गेलो परत म त्यांचा नाश्ता होता नाश्ता केला रूम. तिथेने आम्ही किती तेरा जण होतो.
हम्म
आणि तेरा तेरा जनासनी अ रूम दिल ती रूम बुक केली. नाश्ता केला फ्रेश झालो. परत न ऍक्टिव्हटी करायला आम्हाला नेलं. नदीवर आणि पहिली ऍक्टिव्हटी होती अ. त्यास आर नदीच्या आरपार हे केलत. हो तार बांधलेली मोठी आहे.
हम्म
आणि त्यात आपल्याला असं आपल्या पाठीला त्यांचा ते कोट असतोय ना ते त्यानी दिलता मग तो कोट घालणार आणि ते कोट घालायचा आणि तिने आपल्याला ढुकलून देणार. मग त्या दोरीवर ना असा आपण लोंबकळत खाली येणार.
हम्म
मग तिथं आम्हाला तिने प नदीत पवायला एक दहा मिनट देणार आणि नंतर म्हणत होती त्या बोट मध्ये पकडणार आणि तिथून घेऊन जाणार. तिथन युनियन अस आणि न ते टू हंड्रेड रुपये बोटिंगचे
हा
मग बोटिंग केलं बोटिंग केल्यानंतर ना अ रेन डान्स होता रात्रीला नाईट ला
हम्म हम्म
रेन डान्स केला आणि दुसरे ही हितन गेलो गेलो तिथे स्विमिंग टँक मध्ये रात्री अ हिश खेल शॉपनी आणि तिथे खेळलो खेळल्यानंतर ना रात्री नाश्ता जेवण केलं. आणि जेवण केलो रात्री दोन ला झोपलो आणि सकाळी अ आठ पर्यंत रूम त्यांना खाली करून द्यायची होती ना चेकआउट होत. म रूम दिली रिटन खरतना तिथन आलो तिथन आलो खिद्रापूर ला आलो. खिद्रापुरात आलो ते आमच्या इकड कस खिद्रापुरात ते ह्यांच महादेवाचं मंदिर आहे ना मोठं मग तिथ दर्शन हा ते नरसोबाच्या वाडीला जायचं ठरालत. पण ते कसं झालं नॉनव्हेज खाल्लेली पोरं
हम्म
काय नाही म्हणताना आणि कॅनसल केलं म अ गेलो तिथं दर्शन घेतल खिद्रापुरात आणि नरसोबाच्या वाडीत आलो तिथ घाटावर जेवलो.
हा.
जेवलो जेवल्यानंतरन जरा ते प्लॅनिंग झालत ना अचानकच ठरलेलं. कुणाकड पैसे जास्त कुणाच कमी अस होत. त्यामुळ हिशोब केला बसून तिथं हिशोब केला. हिशोब केल्यानंतर ना एक रील केली इन्स्टावर इनस्टाला आलेल्या रील होत्या ना
हा.
त्या ती रील बघून एक रील तयार केली आणि तिथनं मग घरी आलो रिटर्न
हम्म हम्म किती दिवस?
हा. तीन दिवस हॅलो तीकडे काय कस नाही तीन दिवस पहिल्या दिवशी हा पहिले आ आदल्या दिवशी रात्री निघलो आणि पहाटे पहाटे तिथं पोचलो परत ना दुसरा दिवस पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी मग संध्याकाळी आलू इकडं
हम
असस
बुधवारी नियोजन केले
बुधवारी आहे
हा ट्रपलो जायचं सकाळी सात ला ट्रपलो जाहायचं सकाळी मी नकोच म्हणतोय रे संध्याकाळी. चार ला गेलं तरी चार ते सहा ट्रप बुक करायचा. तर धारवाडी लाख जायच जेवायला. अ सात साडेसात पर्यंत तिथल आवरतय घरला यायला साडेआठ नऊ वाजता चे घरला यायला तेच करायचं म्हग आम तो
हा बाहेर बाहेरशी यावायला विचारायला पाहिजे का ब अ घरात विचारून सांगतो की अ काय म
काय नाही
ह ह
दरटला
ट्रप ला तासाला पाचशेय
हा
दोन तास चार ते सहा म्हणल्यावर पाशे पाशे हजार रुपय हुतय पोर असत्यात दहा बारा. आणि बारा पोरांचं भागिले दहा. कीती झालं ऐंशी ऐंशी रुपये हुतय.
आणि याचं जेवणाचं.
जेवणाच ते काय. ते वाढदिवस नव्हता का रजमुखचा आणि हर्षदचा त्यांनी पार्टी देणार.
एनार की धाब्यावर जेवायला.
होय यायलाच पाहिजे.
मग पैसे घातलेले फिटायला नको.
होय
हा
अरे हर्ष हर्ष म्हणतय ट्रपचा आम्ही देतो आणि तुम्ही जेव्हा गेल दधहावे्याला तुम्ही दऊन ते
ह हा ट्रफला पमी येत ना ढाब्यावर वाढावं बसते
बुधवारी यांनी विनय विनायक मोरेचा अणि वाढदिवस आहे.
हा हा मग तिथघात नऊन घेणार आहे हम् हम्
आपण काय नाही आपण फक्त संघ जायचं.
जायचंय न्हव. मंग बुधवार मग पैसे काढायला पाहिजेत की.
पाहिजेत गी ट्रप साठी
बुधवारी नक्की हाय नव्हं.
बुधवारी आहे आसितिल पोर.
हा नक्की ना खर. मी गुरुवारी गावाला जाणार आहे.
ह बुधवार फिक्स आहे तू नॉनवेज खातुयस वय.
हॅलो
नॉन व्हेज खातोस काय तू व्हेज
हा आणि परत ना. गावाला ते आमच्या मामाच्या पोरग्याच बारस आहे नई.
हम्
गुरुवारी आहे.
हो
तिकड जाणार आहे.
परत कधी येणारेस.
काय झालं ना पण. अ पं ला पंधरा द्यायला लागतात हॅलो.
हा
हा आणि काय मं.
काय नाही.
आणि ए एक मिनट
चालतय.